हॅलो.
हॅलो हा बोला कि, हा यायला लागलाय.
काय करालाय.?
काय नाही स्वयंपाक चालाय.
हा हा चहा पानी झालं?
होय आवरलं की. तुमचं?
आमचं पण झालं.
हा हा काय कराल?
काय म, आज काय स्पेशल बनवालाय?
आज नॉन व्हेज आहे घरी.
नॉनव्हेज? मजा आहे की!
होय.
नॉनव्हेज मध्ये काय? तर चिकन -चिकन, मटन हा हा हा मटन महाग झालय म्हणून कोण खायच सोडत नाही खात्यात.
खात्यात होय किती पण महाग झाले तरी ते खातातच.
हूं कसं बनवताय चिकन?
आपल्याला कि ह्याचंच की फोडणी वगैरे देऊन मुलांना सूप वगैरे काढायचं.
हा हा.
आणि खडा मसाला वगैरे सगळं घालून कांदा, टोमॅटो, तिळ, जिरे, मसाला करायचा. हे सगळ फ्राय च सिजवून घ्यायच.
हां हां. आणि मग ते शिजवलेला स्टॉक त्याच्यामध्ये टाकायचा. हां हां अ रस्सा वेगळा बनवताय काय भा -एकच बनवताय?
हा वेगळा होय ग्रेवी चिकन वेगळं. हम्म तुम्ही कस बद बद हे
आम्ही पण तसच बनवतय रस्सा वेगळा भा -म्हणजे त्याचं सुकं वेगळं
हां हां वेगळा अजून काय मग? चिकन मध्ये काय?
चिकन मध्ये काय, पांढरा रस्सा बनवतय मी कधी कधी.
हां हां.
हूं.
चिकन भरपूर
लय प्रकार आहेत, काळ चिकन बनवतात खरडा चिकन असते भरपू पूर असतय.
हां हां. काय नेऊ? आवडलं की नाही?
आवर- चालू आहे आवरायला. चालू आहे. तुमचं?
होय चालूच हाय की आवरायचं सगळं. थोडं झालंय थोडं बनवायचं.
हां हां हां मुलांना ते अ ह्याच्यात तल लागत असेल ना? मिठामधलं सूप.
होय. मिठामधलं सूप, तिखट जास्त खात नाहीत ना. त्याच्यामुळ हां होय तिकट जास्त खात नाहीत.
तिखट जास्त मुलांना सहन होत नाही. तिखट म्हंटलं जास्त मुलांना सहन होत नाही.
हां.
त्यामुळे त्यांना मिठातलं सूप लागते.
होय ते पाहिजेच.
हम्म. आणि काय नॉनव्हेज काय काय खात काय चिकन, मटन, म
मटन वगैरे नाही. म ची अंडी आणि चिकनच. बाकी काय मटन वगैरे? नाही- नाही ते प्रॉब्लेम आहे मटनच हे
हा हा म्हणजे काहीतरी हे होते काय हा हा हा.
पित्ता वगैरे ऊठ तय गं.
हम्म हम्म एकेकाला म्हणजे ते पचत नाही काही सहण होत नाही असं पण असतंय ना?
त्रास व्हायला म्हणून म ते बंदच केलं लहानपणापासून पण नव्हतंच ते.
हम्म फक्त चिकन खायचं.
होय चिकन अंडी मासे.
आमच्याकडे पण आज मच्छी हाय. हम्म. अंजळाच म्हणजे ते बांगडा बांगडा.
बांगडा हा हा हा.
बांगडे आणि ते अजून एक तो मोठा मासा असतोय त्याचं मटण पण भेटत, माशाचं मटण ते पण आणले.
होय.
हम्म.
हा ते बाजारात ते वगैरे मिळत असल?
हा ते कुठं म्हणजे ते मासां चा बाजार असतोय ना तिकडे गेलेले ते. हम्म आ म ते मटण पण भेटते पण मटण बन चांगलं असत असं चिकनसारखंच लागत. म्हणजे ते बहुतेक मोठा मास आ असल ओ जास्त वजनाचा.
हां त्याच क हे करत अस पीस क पीस करत असतील. हा हा.
मग त्यामध्ये कस जास्त का, आम्ही मच्छी म्हणजे ते बा बांगडा असतो ना त्याचे डोके वगैरे काढून टाकतोय आतली घाण सगळी साफ करून घेतोय. आणि म त्याला आलं लसूण कोकम अ लिंबू.. हळद, मीठ, लाल तिखट, ते मॅरिनेट करून ठेवतोय आणि नंत तर मग ते एक अर्ध्या तासान अ रव्यामध्ये.. अ परत लाल तिखट हळद मीठ थोडस टाकून... त्येच.. अ शालो फ्राय करतोय म्हणजे. डीप फ्राय नाय करत शालो फ्राय. असं. अ रशासाठी ते थोडं वेगळ ते मटण आणलंय त्यांनी म ते आपन कस.. अ त्याला जास्त वेळ नाही लागत. पण ते... तीळ, जिरं, खोबरं, खडा मसाला, ह्याच सगळं हा मसाला करून तेलात भाजून त्यामध्ये गरम पाणी टाकून उकळी आणायची. एक पाच दहा मिनट. हा, त्याच्यामध्ये धुऊन स्व च्छ करून. टाकायचं. त्याच्यामध्ये मग कुक पम असं आंबट काहीतरी टाकायचं. मग ते तर हा मग त्याची करी बनते. हम्म करी करी हम् मग ते छान लागते. म्हणजे चि कन ला मटन ला कसा वेळ लागतो.? त्याला शिजायला तसं माशाला नाही लागत. लगेच होते. पाच मिनिटात होते. म्हणजे फ्राय कराय वेळ लागतोय. हम् प्रकार आहेत पापलेट आहे. सुरमई. पण आपल्या इकड ते पापलेट सुरमई नाही. भेटत तेवढं.
हो एवढं नाही भेटत. ते आपलं कसं? एकतर. हा,. नदीत वगैरे धरलेले असत्यात.
होय मग ते मार्केट ला जाया लागतय. ते मार्केट असतात लांब. हं. त्यामुळे तेवढ्या लांब कोण जात? ते.
जातय होय. तेवढंच आपलं अ भेटल ते आणायचं.
होय. हे पण चवीला चांगलं लागतं. ते ते सुरूमई पापलेट त्यामुळे.. मटणापेक्षा जास्त दर आहे त्यांचा. म पापलेटचा. ते महाग आहेत. हम्म आणि पापलेट तर बाराशे पंधराशे असं असेल.
नाही पापलेट पण हे आहे. तोचते आम्ही परवा आणलेले.. आठशे रुपये काहीतरी किलो हाय. हा.. आठशे रुपये किलोय. होय ते पण तेवढंच होतेय. पण तेवढच आहे.
तर आम्ही हा तेव परत साफ करायला लागत नाही. ते मा मासे असतात की नाही त्यांना जास्त साप.. करावे लागते बांगडा वगैरे हं त्याच्यामध्ये घाण आणि काटे वगैरे असत्यात ना!
होय, बारीक वगैरे काटं असं त्यातच वेळ जाते ते, हं ते खाताना आणि का.. ते मुलांना साफ..
हो, ते एकलई प्रॉब्लेम.. करायला वेळ लागत नाही पण ते लक्ष देऊन खायला लागतंय. बारीक पोरांना व्यवस्थित ते काढून द्यावं लागतंय नाहीतर घशात वगैरे अड
अडकल कीं ते लय
त्रास होतोय आणि ते टोचतय असं एकदम.
ते हुबा असला तर एक म्हणजे..
एकच असला तर तो काढून टाकायला येत म्हणजे छोटे-छोटे असतात ना ते पटकन दिसून येत नाहीत.
तेवा निम्मं ते माशाबरबर्चं जातंय.
हं तसच होतंय ते एक त्रासच आहे ते. बा लई वेळ लागतय जेवायला पण. अं..
लागतय तर ते काढत बसत..
त्रास लय हाय. आणि जेवायला पण म लय वेळ लागतंय कीं.
वेळ.. जा होय
काढा.. व्यवस्थित नाहीतर.. लय त्रास हाय. तुमच्या घरी सगळे खातात? तर म
होय, होय सगळे खातात मच्छी, मटण, मुंडे वगैरे.. रिकामा ऑडिओ अंडी. सगळे खाता तं
नॉन व्हेज खातात भर
होय, आता गरमीेला जरा हे कर त्या थोडं कमी प्रमाण असतय. थंडी वगैरे पावसाळ जरा जास्त, चिकन जास्त उष्णता असते ना त्याच्यामुळे खात नाही जास्त
आता आम्ही गावाकडे आलो तर सारखं ह्याचा कोंबडा त्या
त्याचा होय ते मे महिन्यात असतील ते ह्या देवास
हया देवाचं त्या देवांच ते आता झालं आता रविवारी अजून एक हाय परत आज पण खाऊनच आलोय. पाहुण्यांच्याकडे गेलेल तिकडं पण चि
चिकन, मटन आणा म्हणायचं चिकन स्वस्त आहे. महागाच होय आणि एक खाताय एक नाही त्याच्यामुळे नको वाटते मग ते त्यांना आणि वेगळं
आणि ते मटन ला पण कसा वेळ लागतो ना शिजाय.
शिजायला वेळ चुलीवरच छान लागतय चिकनच थांबणार आहे मग काय कुकरला लावतात एक दोन शिट्टा काढल्या की हे
पण ते चव लागत नाही शिट्ट्या काढलेला ते होय ते शिट्टीत ना सगळं तेच हे जात आहे ते चव जाते.
चूलीवरच छान सुप वगैरे पण दाट वगरे निघ होय मटण चिकन मुंडीचं ना असं छान सूप नाही ते चुलीवरची चव वेगळीच असते
वेगळे असत पण व प्रॉपरली मटनला म्हणलं तर जास्त वेळ लागतो शिजवायला. चिकन काय होतय का.
शिजतय ते आधी जरा ते ह्याच्यात फोडणीत वगैरे जरा शिजवलं की उब लावली की पाणी सुट्टपर्यंत मिठाच्यात
शिजतय लगेचे मटनलाच वेळ लागतेय जास्त करून.
वेळ लागते.
मटन ला एक दीड तास पाहिजेत चुलीवर शिजवायच तस म्हटलं तर असंय हम् मुंडीला पण लई हाय ते कुठाना ते बाजार का त्यापेक्षा मग चिकन सुट सुटीत वाटतंय लगेच होतय.
होय सगळ तेच करतात मुंडीला पण कस चुलीवरची छान असत्या म्हणजे मी काय कधी खा खात नाही मुंडे वगैरे पण ते म्हणतात चव नाही नाही.
अ आम्ही खातो सगळें चिकन चिकन, मटन, मुं मासे
सगळं
सगळं झालंय, होय तिकडं नाही परत गेल की कुठं खातोय? म्हणजे व्यवस्थित तिकडं करायला भे
तिकडं शहरात वगैरे कुठे व्यवस्थित सगळं मिळतंय आणि बर बर चाल